हॅलो. अरे ते प्रोजेक्टच काय केलंय? .
एक तर बघायलो बघ कुठलं करायचं काय करायचं अजून तर बघालोय म्हणजे
अरे मी तर अजून बघायला पण नाही गुरुवारी सबमिट करायचं आहे ना हो?
गुरुवारी सबमिट करायच नाही ह्या गुरुवार पर्यंत नावं द्यायचित.
आ हॅलो
नावं द्यायचीत नावं गुरुवार पर्यंत गुरुवारपर्यंत नाव द्यायचीत गं.
आपली नावं द्यायचीत ना का प्रोजेक्टची नावं द्यायचेयेत?
हा प्रोजेक्टची नावं द्यायचीत आहेत कुठला प्रोजेक्ट करणार आहे कुठला नाही.
तू कुठला करणार आहेस?
मी तेच बघलोय कुठला करायचा कुठला करायला?
अ मला पण तसच बघून मी की प्लीज.
काय कदो
एकं हम्म. आता काय सर बघाय राहणार वय तुम्हाला सांगितलेस का नाहीस ते. काय डोकच नाही ब.
म्हणून सर म्हणली तर कोणतं दापलं बिपलं तू कोणतर म्हणू सांगू नका म्हणुन सांगितले नामांना.
हा हा नाही तुला तुझा बघ म्हंटलं.
तुला तू तुझं तुझं कर मला फक्त सब्जेक्ट एक दे रे मी त्याच्यावर करतो माझी मी सर्च.
सब्जेक्ट मी सब्जेक्टच उडकायले .
हा म ते सांगवले तसच मला पण एक हुडे एक सब्जेक्ट. आणि वाटलेस तर अजून दोन तीन उडक तुला एक उडक मला एक उडक आणि मला दोन उडक. म्हणजे एक सोपं एक अवघड असं करून मी करतो कुठलं तर. आणि ते नाही ते इंटर्नशिपला झालेलं तू करतोयस घरात प्रॅक्टिस. काय असं साव बाहेर जा की.
काय हे नाही करत माझ. काय करत नाही हो. घरा उघच बघतोय कसं काय काय केले काय नाही घरीयाला असं प्रश्न जास् त बसून अभ्यास बिब्यास अजून तर नाय. अजून तर काय कराय नाही असं बसून अभ्यास तेन. आ तू सब उत्तर आज लय . आज लईच काय काय सांगालते की तुम्ही.
कुणाले पैशे जातात तुझा घे जा. कोण अरे टायपिंग मास्टर आहे मी. तुमच्यासारख्या थोडीच हळहळू करणार आहे.
हा मग तुम्ही काही शांत बसायच आम्ही लिहालोय रे चालो बल्ला झालो बल्ला.
मी कायच म्हणटलो नाही बा तुमच बघ तुमच चालू तर तुम्ही म्हणजे तू म्हटलाच नाही आर्यन म्हटला बघ नाही माझा अजून व्हायला नाही. मी शांत बसलो. प्रज्ञा चिडलेली माझं काय नाही तेच्यात.
तीच तिची मम्मी सांगायला ना तुझ्या मैत्रिणीला.
ते कॉल लावायला येत्यात बघ. हॅलो.
मग ठीक आहे हम्म. तुझ्या मैत्रीणीला सांगायचं ना मग जरा शांत बस म्हणून. तुझ्या मैत्रीणीला सांगायचं ना शांत बस म्हणून.
हो की. सांगितलो की मग.
काय
काय. काय केलास.
काय कराय नाही गं.
तिचा नवरा बिवरा घेऊन आहे आणि. तू खूप चुकीच्या माणसांकडेे जाणारीस. बाळ नवऱ्याला ते नवऱ्याला सोडत नाही. तुला काय सोडणार हाय.
अरे आम्ही मग काय करणार हाय. आम्ही मग नवऱ्याला मारणार. नवऱ्याला हुडकून हुडकून मारणार. कुठं हाय तुझा
हा उडतय हे नी हां. मार बाबा मार काय तर कर हां.
हाय की मला सांग की.
हां हां काय सांगू.
आयडिया आयडिया दे गं कुठली. आयडिया दे काय तर आयडिया दे म्हटल कुठली तरी प्रोजेक्टवर.
ए आय एम एल वरती अरे मलाच हुडकायला पाहिजे आता हुडकून. ठेवणार मला हे एक आय एम एल मधलं जास्त काय माहित पण नाही ये. अ सगळीजण वेब डेव्हलपमेंट घेतल्यात. आणि आ कुणाची हाय.
व्हयं सगळीजण तसंच करालेत. हां मग डेव्हपमेंटला पैसे किती होतं.
म्हणजे, आपल्या हिच्यातली पण वेब डेव्हलपमेंटच कराल्यात म्हणजे ती वैष्णवी हाय बघ. ती वेब डेव्हलपमेंट मध्ये करणार म्हणून सांगितल्या. आणि सृष्टी पण वेब डेव्हलपमेंट मध्येच करणार हाय.
वेब डेव्हलपमेंटच सोपं पडतंय गं.
परत. प्रतीक्षा गेल्या गावा काय कुठं तरी फिरायला गेल्या. वर्षाचं काय माहित नाही आणि आमच्या दोघींचं पण अजून काय ठरलेलं नाही ये. पोरांच काय मग सगळीजण वेब डेव्हलपमेंटच करणार आहेत काय.
व्हयं आम्ही तर सगळे तेच करायचं म्हणा
वेब डेव्हलपमेंट करणार हायस तू हॅलो.
कुठलं तर करणार फ्रेंड. व या फ्रंटेड का जोडायच, बॅकेंड का जोडणार नाही फक्त वरच्या व वरच्यावर नुसतं करायचं असं विचारच चालूय माझा. कुठलं तरी एक काहीतरी आयडिया कळना झाल्या, काय करायचं?
हम्म एयम आयमध्ये कर की आता रोज तर एवढं उत्तर देतोस की. यास आहे, ते तस आहे सरांना सरांनाच ठरवतोस की म, मग तुला प्रोजेक्ट करायला काय हे व्हाय लागलय?
आणि आमही सगळं आणतोय चॅटजीपीटी
तू ते थापटा पाठवायचं, आ आपटायचं पहिलं बंद कर. नाय रे खरं
तृव्ह
तू हुशार आहेस रे.
काय हुशार ऑल क्लिअर तुम्ही हाय का मी हाय.
ऑल क्लिअरच काय नाही रे, खरं तर काय प्रोजेक्ट करायचं काय कायच समज ना. कोण असं विकत घेणार कोण नाही आहे का प्रोजेक्ट? हॅलो मिळालं नई.
विकत घेणारा म्हणजे तू पैसे देऊन करायचं म्हणायल्यास, कोणाकडून तरी करून घ्यायचं म्हणायल्यास.
अहं कोण घ्यालय का विचारलो रे हा.
म्हणजे म्हणजे पैसे द्यायचे आणि करून प्रोजेक्ट करून ग्यायलास म्हणायल्यास व तू?
तस नव, कोण विकतचा प्रोजेक्ट घेतलाय काय आप ल्या वर्गातल्या कोण म्हणजे मुली किंवा मुलं.
आस होय? ते काय माहीत नाय बय ते अजून तर काय करण्यात आलय.
हम्म हम्म हम्म. हे मिनी प्रोजेक्ट म्हण, पुढच्या सेमला मायनर अ मायनर प्रोजेक्ट असं काय, सॉरी आता मायनर प्रोजेक्ट आय.
तुम्ही द अ मेजर आहे, यामध्ये तुम्ही डेव्हलप. तो करा नाही तर तुम्ह दुसंर काय.
आता समज ह्या ह्या अ हेला अ ए आयम वरती केलं आणि पुढच्याला वेगळंओमेन ठेवलं तर चाल ते काय ह्याच डोमेनमधनं पुढं करायचं?
नाही चालत हे तीन महिन्याचा कोर्स नुसता इंटरनशिप कराय सांगितलंय तू फुढं बदललीत. चालते का इषय नाही, आता आपण गडबडीत घेतलय.
हा का? एट्रनसशिप म्हणना मी. हॅलो
डोमेन ना? डोमेन म्हणालीयास ना?
हा ते एंटरनशिप राहुदे बाजूला, काय आता समज. तरी पण मी अ आता मिनी प्रोजेक्ट आहे का नाही. मी हे केलय म्हणजे एय एम एल मध्येच काय तर केलोय, मग पुढेचा जो मेजर प्रोजेक्ट आहे त्याला पण एय एम एलच ठेवायचं मग?
नाही नाही नाही नाही चाल दुसरी घेतलीच चालते काय विषय नाही तेच्यात.
पाय म्हणून घ्यायला घेतलो आणि नंतर ना ते आता सह करायला लागलं तर मग. आणि एम ऐल खरोखर अवघड आहे बाबा बघितले की आता एक महिना
लय लय अवघड म्हणजे
हो अरे ते नाही तो यो आमिर येत नाही काय? हॅलो.
आ आज येणार होता. खरं त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून गेलं.
ये नाही मला काय वाटलं सांग. म्हणजे त्यानं क्लास चेंज केलाय का काय असं वाटल. म्हणजे असं वाटलं. तु मला कधी एकदाच कधीतर दिसलेला बाई इंटर्नशिपला.
तो येईना झालं एक आठवडाभर झाल आला नाही.
आ.
पैशाचं काय नाही पैशाचं तर सगळं हाय.
होय ते पाच हजार आलं.
आलं की.
हॅलो.
पाच आलेत गं आणि पाच आहेत आणि पाच हाईत.
काय.
ते टास्कतेन सगळं टास्कतेन आम्ही सगळं नीट करतोय सगळं आता. आता नाही पहिल्यापासूनच आम्ही सगळं टास्क तेन सगळं नीट करतोय काय टॉप. चुकीचं असलो कणी ते सगळं डॉट लावायचं. टास्क कसल कसलं आहेत.
हा म्हणजे ए आयच टास्क आहेत काय कुठलं.
हा ट्रान्स्क्रिप्शन राहते गं. जे आपण बोलालोय जे आपण आता बोलालोय ना.
हा.
हॅलो ते सगळं मराठी टायपिंग करायचं तिथं. आणि टाकायचं असतंय.
फक्त टायपिंग च आहे ते मग.
हम. ते टायपिंग करायचं काय चुकलं असेल तर.
आ हा तसं नाही आता एकेक ते हे असतंय आपलं फोटो कॅप्चर करा. आणि म्हणजे आपलं काय फोटो विटो काय कॅप्चर करायला लागत नाही नव्ह.
नाही नाही.
हम्म हम्म कारण. आणि हेच्यावरती बघितलेलो म्हणून म्हणलो. मला वाटलं तसंच टास्क असतील. मग आणि कुणा आपल्या हेच्यात मुलींच्याच कुणाला आले नाहीत काय.
मुलीनं मध्ये कोण गेले काय माहित नाही गं. माहित नाही. कोण कोण गेलं.
केले पण का नाही काय माहिती कोण. अरे हो ते हेच्यात एक ग्रुप हाय कणी. तू ऍड करून दिलायस. त्यातलं आपल्या हेच्यातलं कुणाच मेसेज नाही. म्हणजे कोण टाकत नाही काय मेसेज.
सगळी बाहेरची टाकलेत.
ह ते खरं काय सगळीजणच टाकत्यात काय टाकायलेत ते.
ते आता टाकालेत ना. आता हेच टाकाल्यात गं ते. एक कुणाला नवीन प्रोजेक्ट आल नाही. हे आलं नाही त्या अनुसार तेनी टाकाल्यात.
ह ह आगं नाही ते. आता आपण बोलतोय बघ कार्या कार्या ऐप मधनं स्क्रीनशॉट मारून ठेवाय लागतंय?
हम्म.
आं
नाय
हां हम्म.
म्हणजे कळवतीस
अरे विचारलो स्क्रीन शॉट मारताय मारय लागते का?
नाही तिथे एक कॉ आता कॉल किती केल्यास तू?
आत्ता हे दुसरा असेल बघ हा.
दुसरा असेल ना म तिथे दिसतय की त्याजवर पाच पैकी दोन टास्क कम्प्लिटेड होऊन येतंय की.
हम्म.
बारा मिनिटात एक कॉल असतोय आता येईल क दो दोन मिनिट दहा पंधरा सेकड ये कट होईल कॉल.
हवा
. आता विचार फक्त करायचा प्रोजेक्टचा कसा करायचा काय करायचं कु ठला करायचं कधी पण करायचं.